हॅलो.
हॅलो.
हा बोल की.
चहा तेन झाला?
हो चहा झाला. तुमचां झाला?
हो झालाय आमचा पण. पाऊस वगैरे चालू आहे काय बंद आहे तुमच्याकडे?
नाही पाऊस बंद आहे. तुमच्या इकडे?
हो आमच्याकडे चार दिवस खूप पडला. आता पण बंद आहे.
आमच्या इकड पण चार दिवस- पूर्ण पण. जर आणि एक दोन दिवस पडला असता तर पूरंच आला असता. कंडिशन- हा. इथं आम्ही नरसिंहवाडीच्या इकडच आहे ना? तिकडच राहिलाय. मग नृसिंहवाडीची नदी. हा. कृष्णा नदी जवळच- ना त्याच्यामुळे. मग तिथं आलेलं दत्त मंदिरात- पाणी आलेलं वरती जरा थोडस- मंदिर बुडायला थोडसच अंतर राल-
होय काय? हा हा.
होय. आम्ही बघायला गेलो होतो ना पाणी.
होय. छान वाटत असेल ना असं सगळं काहीतरी नवीन नवीन रोज बघायला मिळते तेन.
हा नाही. आणि मग खरं म्हणजे इतर वेळेस आपण कसं नसलो तर चालत- पण इथल्या इथ जवळ आहे म्हंटल्यावर बघायला हव.
होय. आणि कुठे कुठे गेलत्या फिरायला मग?
फिरायला मग आम्ही परवा, हा पर- -वा. आता जून मध्येच गेलो होतो आम्ही ज्या दिवशी राज्याभिषेक होता राज्याभिषेक सोहळा- त्या दिवशी गेलो होतो आम्ही मालवण हे हिल हे मालवणला गेलो होतो.
होय हा हा.
हा कोकणट ट्रिप होती ना मग एव ''--'' एक दिवस एक र एक वस्तीचे होती.
हा हा.
पहाटे जाऊन त्या दिवशी थांबलो स्टे केला आणि मग दुसऱ्या दिवशी. की मग सगळं स पॉइंट बघत बघत च आलो मग.
होय.
अ आणि आम्ही राजकोटला पण गेलो होतो तिथं. पण छान आहे बघायसारखं सिंधुदुर्ग ती तिथ जवळपास हाय. राजकोटमध्ये किल्लाच आहे म्हणजे किल्ला म्हणजे असं ह्याचा किल्ला नाही आहे. अ संभाजी महाराजांचं ते हे आहे मूर्ती मोठी मूर्ती उभा केला हे आता दोन चार वर्षात. आता डेव्हलप केलात नाही तर नव्हत आम्ही दोन हजार एक. एकोणीसला गेलो होतो तेव्हा नव्हती तिथ मूर्ती तिथं अ भात. आता आता या एक दोन तीन वर्षातच हे केले छान छान केले खरं बीच व हाय स''--'' साईड ला बीचच यायलागे बीचवरच आहे ते किल्ला.
हो. आम्ही पण जायच गणपती पोळला वगैरे जायचं असं ठरलेलं. पण थोडस तिकडडे गर्दी वगैरे चालू आहे असं त्यांनी चर्चा करत करत उन्हाला संपला. आपला आमचा जायलाच मिळालं नाही.
काय झाण माहितीे काय आम्ही गेलोत ना आम्हाला निव्हति बीचला ते जायचं होत न्यू ती. तिच्या तिथंन जायचं होतं ती म्हातार्याची चूळ ते नवीन ट्रेंडंग ट्रेड आली नाही काय ते. ते बघायसाठी आम्हाला जायचं होतं आम्ही जस्ट गेलो आणि ते बंदच केलं अ अ.
ह
हा रायडिंग ते ते सगळं बरदस् केलं होतं मग आम्हाला जायलाच भेटलं नाही. मग ते तसंच आम्ही मग मालवण तारकली सिंधुदुर्गला पण आत काय. बोटिंग पूर्णच कम्प्लीटच बंद होतात तर त्यांनी ते सप्टेंबर ऑक्टोबरला चालू करणार आहेत. बोटिंगचा आता ते वार तेन सुटलेले असते नाही त्याच्यामुळे. ते बंदच ठेवतातिने या पिरियड मध्ये. हा म्हणजे कसं आता. ह्या वेळेस तरी पण किती लोक सहलीची ते सहलीची एक दोन मुलं काहीत गेल्यात समुद्रात बुडायला लागली. मग आता हा हा तस. भरपूर वेळ झाले ह्या ह्या पूर्ण दोन हजार सव्वीस मध्ये मग त्यांनी ते पूर्ण कम्प्लीट बंदच केले ऐकत''--'' नाहीत नाही पर्यटक आले की. त्यांना असं वाटते नाही काय होत नाही काय होत नाही असं होत खरं पण रीस्की''--'' की आहे त्यांना ते माहित नसते ती लोक आम्ही गेलेले ना तेव्हा ती म्हणित तसंच लोक ति. तुम्हाला वाट खर समुद्रात आम्हाला माहितीय आहे आम्ही. च नेहमीच आमच हे आहे म्हणले तुम्हाला अ. वरवररच असं बघून काय होणार नाही आतमध्ये गेलं की तुम्हीच म्हणणार तुमच्या हे रिस्''--'' तुमच्यावर हे तुमची रिस्क हा. हा तसं होते नाही मग त्यांनी ते कंप्ललीट बंदच केले आणि शासनानें पण बंद करायला सांगितले बहुतेक.
हा हा हा.
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काय तर चालू करणार आहेत ते परत.
हा हा. हे असं कायतरी मग कायद्याकडूनच असं कायतरी होत असेल तर मग एवढं काय ऐक्सिडेंट्स होणारचं नाहीत.
हो नाय आणि ह्या वेळेस जास्तच झालय आहो ह्या वेळेस जास्त तच झालय ते गणपती पुळेच तर ते ते सहलीला गेलेला मुलगा अ तो पण गेला की एक उगे दुसरा बोलवायला गेला आणि तो तो गेलाच एक वाचला त्येला वाच चवल आणि दुसरा गेलच की होय हा ते पण तसच झालं बघा होय. या पाण्याचा अंदाजच येत नाही ना आपल्याला आणि जर सहसा आपल्याला पोहायला हा लेडीजना काय जास्त येतच नाही परंतु हा आणि समुद्र कस खोलवर खूप हा ते ओढूनच घेतलं जातय नई आणि पर्यटन हा आणि पर्य गेले मी ह्या वेळेस बरेच लोक असं गेले पाण्याबरोबर गेलेच शक्य त तसं जास्तच झालय रेअरली सकं
जायची भीती वा
हा आणि आम्हाला पण तसंच वाटलं होतं म्हणताना मी बीचवर नाही म्हणाल तो खरं ते आता ते पॉईंट राजकोटचा बघितलाच नव्हता ना म्हण पण मग आम्ही पण म्हटलं आता तिथं जायचं.
हा हा बघताना ऐकताना छान वाट ते असं नु कुठ जायचं हे करायचं ते करायचं पण असं कायतर ऐकलं की मग नकोच होतय भीतीच वाटत मग
हा ऍक्सिडेंट पण होतात नय त्याच्यामुळे जायची पण रिस्क त्यात हो लेडी आम्ही सगळ्या लेडीज गेलो होत त ते लेडीज पण मग बाहेर अ एक एक दोन दोन दिवस राहायचं म्हणलं जरा रिस्कीच हाय नय अ ल ड्रायवर चांगले सोबत पाहिजेत गाडी चांगली पाहिजे. मग आम्ही ते जोशी अ ते शिरडोनचे हा हा शिर्डोंचे ते जोश हा जोशी आहेत त्यांचीच आम्ही गाडी ठरवतो नेहमी मग त्यांच्याच गाडीतून जातो होय त्यांची ड्रायव्हिंग पण त्यांच बेस्टच हाय आणि गाडीची सोय सोय वगैरे छानच आहे त्यांना आणि हॉटेल परेच असतेत कि लोक त्यांना तिथला एरिया एरिया माहीत नसतो नी ड्रायव्हर ते नसतात ते आता त्यांच्या बरो जिरो आपल्या भरोश्यावर त्यांच्या भरोश्यावर गेल्यावर त्यांना माहित पाहिजे ना जेवण बाबा कुठल्या हॉ हॉटेल मध्ये चांगलं भेटतय कुठे यांना न्यायला पाहिजे हे असं माहिती पाहिजेल त्याच्या मु त्याच्यामुळ आणि त्यांना माहितच आहे त्याच्यामुळ आम्ही त्यांनाच नेतो मग प्रत्येक वेळेस आणि परवा पण ट्रिपला नेलेली परवाची पण ट्रीप छानच झाली. रील्स वगैरे केल्या आम्ही सगळे छान झालेत.
हा हा
बाकी तुम्ही कुठे गेलता का नाय फिरायला मग
बाकी आमच तेच गणपत पुळेला जायचं ठरलं तिथं तसं गर्दी होती म्हणून त्याने बालाजीचं प्लॅनिंग केलेलं पण रिझर्वेशन झालं नाही आमचं पटकन ते दो
तीन महिने आधी रिझर्वेशन
हा मग त्यासाठीच मग आणि परत म्हणजे गेल्या महिन्यात जरी केलं असं तर पूर्ण पावसाळ्यामध्येचं सामान रिझर्वेशन झालं असतं आमचं. मग लहान मुलगा आहे त्याला घेऊन कसं जायचं म्हणून मग कॅन्सलच केलं.
तस आमचं जायचं होतं कर ते काय रिझर्वेशन साठी ते आम त्याच्यामुळच आमच कॅन्सल झालं आणि पुणे पुण्यात पण छान आहे पुणे पण आमचं बघायचं राहिलय तिथं पण जाय थोडसंच बघितले पुण्यात पण फिरण्यासारख पॉईंट आहेत भरपूर.
होय तिथ पण ते मिनी बालाजी वगैरे काय
हा मिनी बालाजी हाय मिनी शिर्डी साईबाबांचं ते पण हाय अ वाईचा ग पती हा हा तान हा. ते पण हाय रांजणगावला पण गणपती हाय बघण्यासारखा नारायण पूरला मंदिर आहे ते पण छान आहे छान आहे तिथं पण पॉइंट भीमाशंकर हाय ते पण पॉईंट छानाय बघण्यासारखा.
हा हा पुण्या साईडलाच आहे ते.
हा ते पण पुणे साईडलाच आहे छान आणि बघायसारखी पॉइंट आहे असं नाही की बाबा अ गेलंय आणि असंचालेय काय बघायला भेटलं नाही असं नाही बघायसारखे पॉईंट आहेत आणि शॉपिंग पण होत्या शॉपिंग शॉपिंग सारखे बा तुळशी बाग येेत पॉइंट पण छान आहे तिथं पण आपले खरेदी सगळे लेडीज चे खरेदी शॉपिंग तिथ होऊ शकत्या. कसं खरं पण कसं माहतेय काय? असं हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपले कोण रिलेटिव्हज असले तर ते बेस्ट होते या हॉटलचा आपलं चार्जेस च चार्जेस आपले वाचतात तेवढेच नाहीतर हॉटेलमध्ये बिल भरपूराय.
आठ ते दहा तासांसाठी कमीत कमी त्यांना दहा दहा हजा हे सॉरी दोन दोन तीन
दोन दोन हा दोन तीन हजार द्यायला लागतात होय मग ते कस च भरपूर जण असले आपले ग्रुप गेलो असलो तर मग ते परवडते आपल्याला फॅमिली सोबत काय मग नाही परवडतच नाहीेयाय. फॅमिली सोबत म्हटलं तर मग अ कोणतर हा. मी रिलेटिव्हस असलेले बरे त्यांच्याकड स्टे करायचं आणि मग तिथून फिरून यायचं आणि परत मग अ नाईट करून मग दुसऱ्या दिवशी आपण परत रिटर्न आलो तरी पण चालतय.
होय हो.
ते बेस्ट होतय आपल्यासाठी ते हॉटेल मधले मग काय चार्जेस एका रात्रीसाठी
बर जेवढा ट्रीपचा खर्च येत नाही तेवढा एका रात्रीत चार्जेस तर द्यायला लागतेत अन हम्
त्याच्या पेक्षा आपले रिलेटिव्हस आहेत त्या ठिकाणी फिरून आलेल कधी पण चांगल
ना कसं वाटतय आता प्रत्येक वेळे आपण इकड तिकड जातोय. आणि त्यांच्यात आहे इकडे काय कधी पण जाता येतय आपण दूस - सऱ्या ठिकाणी जाऊया असा पण विचार बदलतोय ना आपला प्रत्येक वेळी त्यामुळे जे ते आहेत ना ते बघायचं राहतयच आपलं.
हम्म ट्रा खरं फिरून यायला पाहिजेल ह्या आत्ताच्या आपल्या आपल्या ह्याच एज मध्ये आपल्याला भेळ- फिरायला भेटतय नंतर नाही क आणि जोपर्यंत आपली लाईफ एन्जॉय आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच हे होत म्हणजे अ टेन्शन हे ते सगळं निघून जात. ते ट्रॅव्हलिंग
हम्म् हम सगळं बरोबर आहे खरं आताच कस जरा ऍक्सिडेंटसच प्रमाण पण वाढत गेल्यात आणि ते नाहीतर बाकीचे मग
रिस्क लई. रिस्क लई घ्यायचीच नाही नाही तेच की रिस्क ब काय रिस्कच नाही घ्यायची आप आपण जास्त अ ड्रायव्हर आपण गाडी ठरवताना पहिलं तिथंच हे करा ड्रायव्हरच मेन महत्त्वाच पाहिजे. आप प्ली नाईट जरी आपण नाईटला जरी जायचं म्हटलं तरी नाईट त्यांची झोप त्यांची झोप पण महत्वाची आहे नी आपण नाही चला बाबा एवढं लांब जायचा अस नको पाहिजे. तर ड्रायव्हर चांगला पाहिजे गाडी होय गा अजिबात नाही चालत आ ते घाट रस्ता असतोय त्या त्या साईडला तर चालतच नाही बिलकुल.
होय.
घाट सेक्शन ला गा व त्यांची पण झोप व्हायला लागतीया नी. मग तर अस जास्त रूट लांबच असलं तर स्टेचच कधी पण बेटर असते.
होय. आपल्या ह्या साईडला म्हणजे कोल्हापूर साईड ला आहेच ना ग असे बघण्यासारखे ठिकाण भरपूर.
हा आहेत आम्ही पा तेच की आम्ही प-परवा मग पन्हाळ्याला पण जाऊन आलो. अ तिथं वडगावच्या तिथं स अ मैत्रिणींच्या त्या ना ही आ रिलेट त्यांचा बारशाचा कार्यक्रम होता. तिकड गेलतो. हा हा रा हाय की टोपसंभापुरला गण
टोप संंबापूर हा हा हा. ते पण गणपती मंदिर छान आहे. हो बाहेरून आम्ही असं जाता जाता बघितलेलं ते रस त्यावेळी गाडीतून हा म्हणजे ते असं लांबून बघतानाच छान वाटायच.
आणि मी आणि छान काय ब तिथे गेल्यावर पण छान वाटते. वॉटर पार्क पण आहे. तिथं पण ते पण छान वाटते.
होय. तिथं कोणता आहे वॉटर पार्क?
अ टोपसंबापूरला ते गणपतीच्या तिथंच आहे बहुतेक वॉटर पार्क आम्ही काय आत गेलो नाही आहे. कधी पण आहे तिथं वॉटर पार्क.
हम्म हम्.
वॉटर पार्कला पण मुलांसाठी जाण्यासारखं हाय. अ ट्रिप वॉटरपार्कला पण एक वन डेची असली तरी पण चालते. तेवढेच एन्जॉय होते आपल्याला.
होय. म हीत म्हणजे का कोणत? कागल, कागल जवळ पण एक कोणत तरी
हा पाझर तलाव छान झालेय कागलमध्ये पण.
हा हा त्याच पण म्हणजे रील्स वगैरे आलेलीत. खूप भरपूर त्याच बघितलं होत आम्ही ते.
आणि जवळ आहे ना आपल्याला. आपल्याला इथून जवळ आहे.
हा हा. चालते करते मी आणि परत कॉल तुम्हाना हा हा.